हॅलो ह नेट नेटवर्क इशू असेल त्यामुळं
हूं हूं!
हूं हूं!
आणि काय करताय, जॉब वगैरे नाही करत काय?
नाही अ मी अजून एज्युकेशन घेते माझे क्लासेस वगैरे चालू हाय
चांगलं आहेय मग
तुम्ही काय करता
मी करायचं आधी आता बाळ छोटं आहे मग स्टॉप केलं.
हा ना व्हय
हॅलो हॅलो हॅलो आवाज गेलाय.